हॅलो, हा बोल बोल, काय नाही आता चाललंय जेवायची थोड्या वेळात, अजून दहा पंधरा मिनिटात जेवायला बसू. ह मुलग्या सूण बाहेर. गेले ते आले की बसूया जेवायला म्हटल तोपर्यंत कॉल करून घेऊ. ते एकत्र म्हणजे आता नाही का एक मुलगा आणि हम्म, एक मुलगी एवढंचे ना.
हा मला नाही मला सुन ऐकेल.
हा.
सुन आयकायला आल मला.
हा सून आहे ना मला. दोन नातवंडय. हो आमच्या जवळच राहता नातू ये ना म आठ महिन्याचा नात साडेचार महिन्याची. मुलगी साडे चार वर्षाची सॉरी. मग त्यामुळे घर भरलेलंचे आमचं. आज गवारच्या शेंगा, भा करी. हो का सेम तू पण तेच बनवलय छान- छान हो ना आम्ही पण तेच आहात म गवार म बाकीचं उद्या म रसा म्हणजे संध्याकाळी उसळी वगैरे करते पण म्हणटल नको आता हम्म उस
हा मी पण ते म्हणलेलं काय ते उडदाच्या डाळीच करतात ना बघा काय घुट घुट खायचंय मला. म्हणून म्हटलं करायचं करायचं पण दिवस वाढतच चाल्या हा उद्या
हा हा मग तेच होतं बेद बदलून जात घुट करायचं ना ते दिवसाच करायचं पण. उडदाची डाळ आहे ना सहसा रात्री नाही खायची. नेहमी आपले सांधे वगैरे दुखतात.
होय दिवसाच कराय विषय कसा होत हे कधी जेवाय येतात कधी नाय येत मग शिळ राहिलं की खायला न को वाट
अच्छा ते तर अ ठीक आहे की मदी खायला जस
हा सुट्टी दिवशी म्हटलं आता करायचं एकांद दिवस सुट्टी दिवशी कसं घरी असतात तेच आणि करायला पण बरं पडत
संडे असं उद्या रविवारच आहे ना
नाही सुट्टी देऊशी नाय रविवाारी संडेचे नसतात ते घरी
मग गुरुवारची सुटी मग ठीक आहे ना त्यादिवशी करून टाकायची
हो पण त्याच दिवशी विषया हा कसा निघतो की वेगळं काय
वेगळं काहीतरी आणि सुटी असली म्हणजे थोडस छान काही तरी असं
हा आपण म्हणतो आज सुट्टी आहे बाबा ते मदत करू लागतात आपल्याला मग काहीतरी वाईस स्पेशल बनूया आपण असं का होत मग
मग तस जाऊ तेच नाही एखादे वेळेस नाही तर मग असं रात्री पण करून टाकायचं काय असं आपण खातो पिती रोज रोज मात
हा आणि दोघांना कस जास्त आम्हाला लागत नाही ना आणि ते आमटी खाल्लेलं आता बरेच दिवस झाल हे काय म्हंटले पाऊस चालू झाला हो काय पाऊस चालू झाला खायला छान लागत पण कशाचं ह्यो पाऊस येत काय नुसता आज तर नुसती चरा दावली आणि पडला तर नाहीच नुसता वळण
हो इकडे पण तसच आहे हा आम्हाला ही तेच आम्हाला ही तेच वाटलं थोडस थेम थेम पण पडायला लागलेत मग गार्डन मधले म्हण जायचं की नाही जायचं, पण तो काहीच नाही, नंतरचा गेला गायबच झाला.
हो ना. मी पण वारे वगैरे भरपूर सुटलेलं, मग मस्त वाटत होत म्हणटलं जाऊन थोडा वेळ बसावं, कुढची आली बजली होऊनच पडलं अरे यार म्हणलं मग परत जाऊन बसले आतमध्ये.
काता वार असं वातावरणात बाहेर.
हा हा मस्त वाटत ना भारा. आणि बाहेर जी हवा आहे ना थंडच अस आहे. त्याच्यामुळे छान वाटतात. बाहेर. मी काय करतो साडेनऊ. रात्री जेवण झालं त्यांचे काम आवरलेले असतात. मग असं थोडस अस कट्टा बनवून घेतलं तिथं बसतो, आम्ही सगळ्याजणी गप्पा मारतो. थोडं जेवणानंतरचं वॉक. क तो मुलं खेळतात.
नाही तो कोण कुणाला विचारत नाही.
नाही आमचा आमचं पण पूर्वी तसच होत.
मी तर आल्यापासून. मला आठवत नाही मी कुठे गेल्या. हा गेली असली तर मिस्टरांसोबतच चार मिनिटं बाहेर भाजीपाला आणायला, मग सारखं ते मिस्टर आणि.
ह मग शेजारी पजारी नाहीये कुणी, हो मग असं बोलावं असं वाटतं. कुणाला तरी. कारण आम्ही पण ते. आम् स ग् मारतो स म्हणजे सळेतात आ् आच्या मुली
हा आणि तो विषय वगैरे बोलाय सिरियलचा म्हणा किंवा आता चाललय, काय ह्याच्यात तेस भारी वाटत, सगळ्यांसोबत बसून बोलायला, अ
आम्ही पण कुणीच नाही निघायचो. आमच्या पण याच्यात. पण थोडस माझी नात फिरायला लागली ना. मग आम्हीथोड बाहेर निघलो. घ्यायला लागलं मग बाजूच्या बंगल मधली, ती आत मच गेट मध्ये मग ही माझी ना दिदी दिदी करून मग ती यायला लागली. असं करत कर सगळे येऊन बसायला लागलो आहे मी आता. मग आता आमला सवयच होऊन गेली ह म मग आता आम्ही छान गणपती वगैरे बसवतो आमचं आमचं सेलिब्रेट वगैरे करतो हो थर्टी फर्स्ट वगैरे ह खूप छान वेळ जातो तुम
आणि तसं एकट्यानच नाही सगळ्यांनी मिळून केलं नाही की मांग एन्जॉय पण मस्त होतो माहितय का
तर
इथं कोण कुणाला विचारत नाही सगळे आपापल्या घरात बसतात आणि घरातनी तर टी व्ही पण नाही मग असं हे होत
बरं ब काही नाही वाटलं की गप्पा कॉल करायचा गप्पा मारायचा तेच नाही छान गप्पा गप्पा मारायच्या आणि माहिती पण कळते आता काही काही गोष्टी आता रेसिपीज असतात किंवा काही माहिती आपल्या कळतात गप्पांमधून आमचं तेच सगळं राजकारण झा मग तुम्हाला हे माहित आहे का असं झालं तसं झालं सिटीतला असो म्हणजे सगळं कळत जातं
हा आणि गावाकडे वगैरे गावाकडे वगैरे भरपूर असतं बघा तसं पण पहिला असायचं आता नाही कोण कोणाच्या जात गावाकड पण
सुद्धा नाही आता आता तेच झालंय आता म्हणजे बसायलाच नको. बसायलाच नको लोक म्हणजे आसे
हा आताच बघल ते पैशाच्याच मागं पळतय ना
च्या मागे त्यात ना आता तो टी. व्ही आलाय ना त्याच्यामुळे ते टी. व्ही मूळ काय झालंय सिरियल बघण्यासाठी सगळे घुसून बसतात घरात.
सिरीयल पण मस्त
हा मग तेच होऊन जात ना मग सिरियली बघायला मग गावात सुुद्धा आता कुणी बाहेर निघत नाही नाही तर पूर्वी मस्त सगळे बसायचे लवकर जेवणं व्हायचे अंगणामध्ये सगळे याच्या अंगणात त्याच्या अंगणात गप्पा मारायचे.
हा पहिले मज्जाच वेगळे होते त्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्हाला काय तवा कळतय पण आता ज्यावेेळेस कळतय तवा कोण नाही
कोणीही नाही. तेच ना काय आणि आम्ही तर आता म्हणून म्हटलं आमचं आमच असा पर्याय शोधून घेतला तर ते चला मग तेवढा एखादा तास का होईना पण बरं वाटतं मुलंही थोडं मोकळ्या हवेत खेळतात ना
हो
थोडसं गप्प पा मारन होता
हा ना हे भारी वाटतं आता तीन दिवस झालं बघा मी करतय मस्त वाटत आता म्हणजे नवीन काहीतरी शिकायला भेट तय परत सांगते हा ना आणि नवीन नवीन ऐकायला भेटत बाहेरच जरा देवस्थान वगैरे समजतय बाहेर कस वगैरे असतंय आम्ही कसं अजून लहान आहे त्यामुळे देवातलं एवढं काय माहित नाही
हो ते कळाय मग तेच आहे ना ते काही लागत सजेशन विचारायचं घ्यायचं काही प्रॉब्लेम नाही आता बर आहेत एकमेकी कडे ह काही अस असलं तर हा कसं आमचे अनुभव आता आम्हाला ते होत जात ना
हो आणि तुमच कस तुम्हाला माहित असतं बाबा हा या सणाला असं करायचं त्या सणाला तसं मग आम्ही विचारल की तुम्ही सांगता मगच आम्हाला ते माहित पण होतं नाही तर असं कसं आम्हाला माहिती होणार ना
पाहिजे पुढे म्हणून मी तर आहे ना आम्ही प्रत्येक सण घरात सेलिब्रेट करतोच छोटा असो मोठा असो म्हटलं मग पुढच्या पिढीला कळेल ना आता नाही तर शहरात काय झालंय कुणीच काही सेलिब्रेट करत नाही तर मुलांना कसं करणार आहे आज आता पण
हा ते तर केलंच पाहिजे बघा आता वड पौर्णिमा आली समजा संक्रांत आली प्रत्येक सण प्रत्येक सणाचं महत्त्व कळ पाहिजे प्रत्येकाला आता पहिल्यागत नसतं करायचं म्हणून सन करतात बघा काही आणि ते आवड झाली की बाबा हा मेकअप करून जायचं आता म्हणून सण साजरा करतात पहिलं कसं त्याला महत्त्व होतं की ह्या गोष्टीसाठी सण करायचा
राहिना पण आता थोडस त्याच्यामुळे का होईल ना थोडस मस्त फोटो वगैरे टाकतात त्याच्यामुळे का होईना छाननातून ते सेलिब्रेट
सेलब्रेट कर नाही तर पहिल्या पहिल्या बायका काय बोलायला नको काष्टा वगैरे घालून नत घालून काय ते एकदम फ्रेश मध्ये पण आता कस ते व्हिडिओ शूटिंग वगैरे निघाले सगळ्या रितीची वाट
हा तेच ना त्याच्यामुळे कस आहे मग आता आमच्या वेळेस काय जायचं थोडसं जायचं फिरायचं वडाला फेऱ्या घालायच्या यायचं.
हा ना आम ताईच्या पण वेळेस तसंच नाहीतर त्या वयस्कर आजी वगैरे असतात ना बघा त्या अजून सुद्धा ब अ काष्टा वगैरे घालते त्या अ नथ वगैरे घालते त्या आणि मग जाते त्या.
पडत नाही त्यां त्याच्यामुळे मग ते हो छानच वाटत हो. म्हणजे काही झालं तर तो पदर पडू द्यायचा तर अजून पण आहेत काही म्हणजे अ ह साच
हा आमच्या इथे एक सासूबाई होत्या शेजाच्या त्यांच्या सुनच्या ना त्या डोक्यावरन पदर सुद्धा पडून देत नव्हत्या. आणि त्यांचा मुलगा बी तसाच बाहेर गेलं तरी बायकुला हा डोक्याव पदर घे डोक
अरे बाबा हा तेच ना एवढं नाही चालंत आता थोडं काळाप्रमा बदलायला पण पाहिजे हो. हम्म काळा प्रमाणे बदललं पाहिजे ठीक आहे काही काही पद्धती लावून ठेवायच्या पण एवढंही नाही की अगदी पडूच द्यायचा नाही असं
हा ना आणि आताच्या मुली कोण घेत पण नाही हो शक्यतो.
घेत म्हणजे काही काही ठिकाणी आहे पण अजून आता ऍक्च्युली बघ आपला कॉल झालाय ग उद्या करशील का परत.
हा चालेल मला मेसेज करा. हो हो.
त्याचेेव करून ठेवते मला ना तुम्ही जा ओके ओके चालेल.
हा
हम्म मी टोमॅटो पण घ्यायला जाणार आहे मग तिला पण